हॅलो हाय
बोला की काय म्हणतय
काय नाही मग काय येणार ना म नाशिकला
हो येणार ना हो लग्न झाल्यावरती काय बोललात
नाशिक बघितलंय का
नाही ना कधी नाही बघितलं मी पण मी जेव्हा छोटे होते तेव्हा आलीय इकडे अ मांगी तुंगी माहतीय का तुम्हाला तिकडे आलीय हा तिथे जैन देवस्थान आहे ना हा तर म तिकडे तुम्ही कधी इकडे आलात का कोल्हापूरला
नाही ना कोल्हापूर न ना माहित तुळजापूर माहिती कोल्हापूर न माहती हम हं
का तुळजापूर पासून खूप लांब आहे तसं म्हणजे एक पाच तासच रस्ता आहे कोल्हापूर ला
अच्छा अच्छा
हम्म पण कोल्हापूरमध्ये असं बघण्यासारखं खूप काही आहे आमच्याकडे तर तुम्ही म्हणजे बघू शकताय म्हणजे प्लॅन करू शकताय तुम्ही कोल्हापूर साठी नाही का
हम् हम हम हं
् म्हणजे महालक्ष्मी तुम्हाला हा म्हणजे ज्योतिबा महालक्ष्मी नरसोबाची वाडी वगैरे ऐकून माहित असेल आहे ना
फक्त हा हा ते फक्त ऐक नाही म्हणजे आपण सोशल मीडियावर वगैरे बघतो ना च बाकी मी काही
ओके म्हणजे तुम्ही ट्रिप करून येऊ शकताय असं एक दोन तीन दिवसाचा प्लॅन करून नाही
हम्म हम् हम्म हम् आता हेस सर्विस असल्या मुळ काही होत पण नाही मुलगी पण कॉलेजला आहे सासू सासरी पण वस करे मग त्याच्यामु बाहेर नाही पडतय होम
ह तर पण करा प्लॅन कधीतरी बाहेर
हो करू ना करू ना कर
आता ह्याला कुंभमेळा आहे ना नाशिकला
हो अजून टाईम आहे त्याला
ओके म्हणजे कधीपासून ऑक्टोबर पासून असं मी काहीतरी ऐकलं
नाही नाही ते आता ते खरात मुळ ते थोडंस प्लॅन हे केलं आहे ना त्यांनी
अच्छा
ह ते नाही का घोटाळा खरच नाही हे झालेला
हो हो हो काय काय खूप काय काय झाले जामते ते हम्म.
बाकी मेनू काय आवडतो?
मेनू मला स्वीटमध्ये? स्वीट तर जास्त आवडतं. बट- असं रोजच्या जेवणामध्ये बघायला गेलं तर मला भाजी भाकरी जास्त आवडते. आज कमपेटू चपाती म्हणजे भाजी कोणतीही चालते अशी
अच्छ अच्छा. पालेभाजी -
हा. हा पालेभाज्या तर खूप जास्त आवडतात. आणि तसं सेपरेट- मेनू बघायला गेलं तर, तसं काय असं माझं फेवरेट असं नाही. जे काय अव्हेलेबल असेल तर ते- मी म्हणजे खाते.
नॉनव्हेज नाही खात का?
नाही. नॉन व्हेज नाही खात मी. व्हेजमध्ये सगळं म्हणजे आवडत. चपाती नाही आवडत फक्त. तुम्हाला?
आमचं सगळं असतं इथे. नॉन व्हेज. व्हेज.
ओके. म्हणजे मग तुमच फेवरेट नॉन व्हेजच असेल नाही का?
हो. नॉनव्हेजच.
हम ह ह.
बाकी? तुमच्या होणाऱ्या अहोंना काय आवडतं?
अ. त्यांना- फक्त त्यांचं पण सेम माझ्यासारखंच आहे. आम्ही- पूर्ण व्हेजिटेरियनच आहे ना? तिकडे पण आणि इकडे पण असं. हा. फक्त फरक आमच्यात एवढाच आहे की, त्यांना जास्त कडधान्य आवडतात. आणि मला- भाज्या जास्त आवडतात अस.
चांगलंय कडधान्य पण खाणं खूप चांगलंय.
अ हो.
पौष्टिक आहे ना ते?
हो. पौष्टिक आहे. प्रोटीन्स वगैरे चांगलं भेटून जातं त्यामध्ये.
हम्म. फायबर प्रोटीन वगैरे.
होय. तेच. बाकी काय नाही. चाललं आताच लग्नाची तयारी थोडी थोडी.
अच्छा. जॉब ला जॉब काय करता?
हो मी जॉब करते. ऍक्च्युली माझं एज्युकेशन झालेलं आहे बी एस सी नर्सिंग पण मी- करतीये जॉब आता कारपोरेट मधे.
हा हा हा.
हम्म. तर मग वर्क, वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं सध्या.
अच्छा. अच्छा.
हम्म. मग आता लग्नानंतर ना तिकडे शिफ्ट व्हायचं. त्यांच्यासोबत. हम्म.
चांगलंय. चांगलंय.
हा. मग त्यावेेळेस, लग्नानंतर मग मी नर्सिंग मधूनच जॉब करेन.
अच्छा. टाईम आहे का? अजून तारीख वगैरे नाही ठरली का?
अ तारीख नाही काढलेली. फक्त एंगेजमेंट झाली आहे. अ त्यामुळे तो आबू ह्याला असतो. हां. दुबईला असतो तो तर मग, हा. तर मग तेच आता. म्हणजे सुट्टी जस्- करून गेला तो दोन महिन्यापूर्वीच. म लगेच तर सुट्टी - ट्टी भेटणार नाही. त्यामुळे मग थोडस लग्न पुढच ठेवलंय.
अच्छा.
असेल अस. हा नेक्स्ट इयर ट्वेंटी सेव्हन मध्ये होईल.
हो हा मग ते सुट्ट्या पण पाहिजे ना मग
हो आणि इन हा ना एवढ्या लांबून येणार म्हणलं की फक्त पंधरा वीस दिवसांची सुटी पण नाही बरी दिसत आहे न ॲटलीस्ट एक एक दीड दोन महिन्यांची सुट्टी पण भेटली पाहिजे त्या मनाने तर मग
हम्म.
बाकी तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली मग असं?
मला वीस वर्ष झाले वीस नाही एकवीस वर्ष झाले. मुलगी हाय वीस वर्षाची ती सायबर सिक्युरिटीला आहे थर्ड इयर ला.
हा का? अच्छा म्हणजे खूप मोठे आहेत तुम्ही माझ्यापेक्षा.
हो.
मला वाटलं की म्हणजे मुलगी छोटी वगैरे असेल
नाही नाही, वीस वर्षाची मुलगी आहे मला.
ओके.
ह्याचातला फोटो बघितला असेल ना
नाही ना मला दिसला नाही फोटो.
हा नंबर सेम नसल्यामुळे हा
अम मग मग मुलगी एकटीच आहे का तुम्हाला?
हो एकच आहे मला.
अच्छा.
हम्म हम्म.
बाकी मग? बाकी काय नाही तेच. पाऊस आमच्याकडे इतकां नाही आहे अजून. तिकडे आहे का पाऊस?
हो इकडे खूप मागे आता आठ दिवस झालेत पूर आला होता गोदावरीला
ह्
हम्म आता भुरभुर वगैरे चालू आहे.
आमच्याकडे आमच्याकडे कसं होतं माहित आहे का अह धरणं जास्त आहेत ना तर मग थोडा पाऊस जरी भर म्हणजे पडला तरी धरण भरतं लगेच
अच्छा अच्छा.
हम्म आणि पूर तर लगेच येतो.
पाऊस होेत मग पाहण्यासारखं असेल तुमच्याकडे.
हा पाहण्यासारखं असतो पण तसं ह्या वर्षी नाहीच आहे. तसा पाऊसच नाहीये या वर्षी म्हणजे नाही का. हा. नॉर्मलच आहे. तिकडे
नाही ना पाहिजेनाच पाऊस हो मग इकडे खूप पाऊस झाला नाशिकला. नाशिक मुंबई या साईड ला पुणा या साईड ला खूप पाऊस झाल
हा आमच्याकडे नाहीच आहे तसं म्हणण्यासारखं पाऊस
नाही पाहिजेलच नाही इकडे तिकडे शेती वगैरे पण असते ना.
हो शयती आहे पण कसं नद्या आहेत ना आमच्याकडे तर मग पाण्याची एवढी कमी नाही भासून येत कधी. हा पण जास्त पाऊस पडला तर त्याचा इफेक्ट काय होतो की पूर येतो लगेच
पुर येतो लगेच हो बरोबर आहे, कारण की खूप असले म्हण नद्या वगैरे असल्यामुळे
हो.
म्हणजे खूप डेंजर पूर येत असेल मग
हो आणि ते कर्नाटकातून ह्याचं पाणी येतं ना धरणाचं आलमट्टी धरणातून त्यांनी जर पाणी सोडलं ना कि मग ते आमच्याकडेच येतं पहिलं पाणी
हो का
ते चाललंय आता त्या आलमट्टी धरणावरून म्हणजे आमच्याकडे विषय चालू आहे की बाबा म्हणजे ते त्यांनी पाणी नाही सोडलं पाहिजे तरी स तर मग बघू
आमच तो थोडा धोकाच वाटतो ना म्हगतो
हो
त बिचार्यांचे हाल होतात
हो बघू आता कसं काय काय होतं ते त्यांनी अजून मा कर्नाटक वा कर्नाटकचे जे हे आहेत ना म्हणजे माझ्यापासून कर्नाटक एकदम जवळ आहेत
चार किलोमीटर वरतीच आहे माझ्यापासून
हम हम हं
तर मग ते कर्नाटकचे सीएम वगैरे आणि हे आपले महाराष्ट्राचे वगैरे बसून म्हणजे त्यांचं बोलणं चालू असतं सारखं आलमट्टी धरणावरून
म्हणजे पूर पूर परिस्थिती खूप जास्त तयार होते ना आमच्या इकडे
हम्म हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे खूप नुकसान होऊन जातो
अ नाही इकडे नाही आमची म्हणजे हाल नाही होत म्हणजे तिकडे त्या साईडला नाशिक सिटीमध्ये असतात म्हणजे रेल्वे स्टेशन ला वगैरे ह साईडला तिथे मग पाणीलं की धोका वाढून जातो ना
हम्म
आमच्या ज इकडे ओसर नाही एवढं काही प्रॉब्लेम आम्हाला
हा का
हम आमच्याकडे पूरच येत नाही जिथं नदी असते तिथं पूर येऊन जातो मग
हम हमम
ह आम्ही सेफ जागेमध्ये येतो होतो मला ते विमानतळ वगैरे माहित असेल ना ओझर च एच एल एअरफोर्स एअरफोर्स प आमकडचं विमान थ फेमस आहे ना इथूनच विमान जातात ना मग
मी कधी आली नाही ना तिकडे त्यामुळे एवढी काय अशी आयडिया नाही आहे मला पण
सर्च करा तेव्हा समजेल एकचल एअरफोर्स ओझरच नासिक ओझर असं सर्च करा हो
करते ना आता झालं की
नक
बाकी काही नाही निवांत तेच
ह् बाकी स्वयंपाक वगैरे झाला
नाही आता बनवायचं आहे आता बंद बे
अ नाही नाही आता जाईल मी आणि मग बनवेल थोडसं बोलवत नाही कोणी थोडं
अच्छा अच्छा
हम्म ऑफिस माझ वर्क फ्रम होम आहे. तर मग आज सुट्टी संडे मुळे हो आता उद्यापासून परत इच असेल माझ ऑफिस चा म्हणजे वर्क
ह मग ते भरपूर वेळ बसाव लागे त्याच्या म
हो बसावं लागतं ना भरपूर वेळ
तेस
हम्म चालेल.
बाज
हो हो चालेल मग बोलू पुन्हा
चालेलल ओके घ्या काळजी ह आम्हाला लग्नाला बोलवा.
हो हो नक्की चालेल बाय.
परत एकदा अभिनंदन.